हा
क
हम्म आणिकय काय करालय
हेनी आतले अजे वयने
का लेट झाल की
प थोडं कध बिलिंक चाल होते
हा हा
कोर म आल म जेवाय पपून जेवते
हम्म हम्म
त्यां का वाळप कर ट
क गला
वाड बूण मट जीवन का पट थोडं बिगिन करून मारलंण
हम हम बाकी सग पुोर
ह सगळं बरं थोडंफत बाहेर खाल्लं होतं त्याॅम्पू काय नव्हती
काय खाल्लं होतं
हेताना थोडं लाइटली खाल्लं होतं ण का बाहेर होतो ना
टाय पिझ्झा बर्गर सँडविच काय पाणीपुरी वडापाव काय खाल्ला होता
ह किरकु म्हध्ये
हम् हम
स्ट्रीट फूड खेळलं होतं
ह सांगाले नसते काय काय खाल्लेलं फूड
नाही नाही ते स हे असते सिकेट असते हो त्या म ते सांगाल आणि आम्ही सांगितलं तुम्ही म्हणना त्याशना सांगितलं
हो का?
हो घरी पण जेवण बनल होतं. ते मता जेवायचं-
हम् हम मग कोण कोण गेलता गावाला?
गावी गेलतो मी आणि मिसेस ह
तुमच लग्न होऊन किती वर्ष झालं मग?
ह थोडी वर्सल
हम् हम्म
हम्म
मग
काय सगळ व्यवस्थित काही विषय नाही
हम् हम संसार कसा चालाय हम्म हम्म
तुमचं कसं काय काय लग्ना
होय झाली की,
हा हा बर झाले चांगला संसार व्यवस्थित करा. गुन्या गुन्या गोविंदाने
हो हो
हम्म
हं हं
काही समजून एकमेकांना समजून घ्यायचं
हम्म बरोबर की,
ही लाईफ एकदाच असते.
हम्मम बरोबर,
त्यामुळे जर काही चुकत असलं तर क्षमा मागायची.
हम्म-
फुडून चुकत असल्या तर समजून सांगयचं चिडचिड करायची नाही त्या गोष्टीची
हम्म ह
असंच असतें तर असतंच सांगत म्ह त्या
मग जेवणार कधी?
होय आता फ्रेश आला म्हणजे झालं
हम् आणि झोपणार कधी?
ग ून करून
हम् हम कितीला झोपतात?
ह तसं काही टाईमिंग असं काही नाही. आपापल्या आहे ना थोडस सकाळ लवकर उठायचे असते. झोप पाच तासच झाली नाही झाले की,
हम म झोप आल्या की नाही अजून?
हम् हं
हम् हम्
पाचला म्हणजे जाग येतेच
होय लवकर उटताय की,
हो थोडस कचगत ते हेच असत ना,
हम् हम्!
त्यासाठी रोजच शेड्यूलच आहे ते ते शेड्यूल असणार मी, सवय झाली.
ह बरोबर
संध्या कापल झोपायचं काही होत नाही काही ना काही तर सुरू असतच
हम् बरोबर ह् बाकी
काय विशेषलं तुमच कुठच काय विशेष
काही नाही पोया लात झाला
ह हा परई विश्रांती विश्रांती घ्यायची चांगला म्हटलं विश्रांती घ्यायची
हो
हम्म त्यांचा दगधग धाक येण्यापेक्षा
हम् हम्
स्य सब्यते काज होते टयइम टाइम ज जेव ना
ह् हम्म
कारण दावाखाने घालण्यापेक्षा व्यवस्थित राहिले ब
हम्म बरोबर घ
दिवसमान चालून घेत ना आता पाऊस पाऊस पण जोरात आहे तब्येत बिघडतात तर थंडी पण पडते
हो वातावरण बदला लागला ना
कुडत कुडत पाऊस जडत असले की इकडच ग गारवाजते
हम्म कोकणात पाऊसला आहे
होय
हम् काल आमच्या एका भावाचा फोन झाला
ह हं
हम्मम तिकडं पाऊसला आहे म्हणे
हम्म
हम्म कपड्यांना फुरशी लागली थोडी पाऊस आहे मी हम्म हम्म संांगत
अच्छा
हम्म
ह
मग तुमचं कोण आहे कोकणात
कोकणात म्हटलं की आमचं काकायक आहेत
क हा हा
हो हो
न काय संपर्कच आहे
संपर्कात आहे आपप
हा
कार कार्यक्रमेत
हम्म हम् बड हम् हॅलो
हम् ह आवाज येतो कठवा्हायला वाटतो आवाज येतो आहे काय हम् मला वाटलं काय आवाज कटला रेंच्या पावसामुळे रेंचा प्रॉब्ले वाटलं ह् तेच्याच हा हा असल.
हो.
बहु कामत ना.
कायन हा निवत
हम्म काय चालाय सध
काही नाही ह घरात.
हम् प्रिपरेशन चालू आहे काय प्रॅक्टिस चालू आहे का नाही.
अजून तर अजून तर काही
हो काय तर कराय पाज
कार बघू बघू अस दिवस जातात. तझे काय स्वप्न आहे ति तर केली पाहिज नाही.
हम्म.
काहीच स्वप्न काही साईंट ला येते.
काय बोललाय का स्वप्ं वगैरे तें काय?
काय कॉन्टॅक्ट झाला नाही गावाकन आल्यापासून तरी
हां हां हां अच्छा.
हम्म हम्म.
तीझी इच्छा काय ते तर समजून घेतलं असत. त्या हिशोबन त्याला ट्रीट झालं असंत ना.
बघुया आता काय म्हणतोयं काय काळना झालयं. घरात घरच्यांची इच्छा वेगळी त्याची इच्छा वेगळी.
खरं याता वेळ निघून गेली म्हणजे अवघड होईल.
हम्म
वेळ निघून गेली की अवघड होईल ना. त्यासाठी म्हणून वेळीत डिसिजन घेतलेल बर असतयं.
बरोबर की.
हम्म बघा चर्चा करा विचार करा. कारण तो अजून अल्लड हाय.
होय.
तुम्ही काय काय म्हणशील ती पूर्व दिशा असत्या.
हम्म हम्म बरोबर की.
थोडंस इकड तिकड ऍडजस्ट होतयं पण तीझी इच्छा तीच असली तर तेच होऊ दे ना आपण धडपडार किती पण प्रयत्न केले तर त्याच्या मनात आहे ते झालं पाहिजे.
हो बोलूया की
तुम्ही आता फंडिंगचा विचार करत असचीला पण त्याज स्वप्न मग अधूरच राहील. मग तवा वाटल की मग थोडं फार ऍडजस्ट केलं असतं तर अँकॅडमी चा विचार करा अजून पण त्याची इच्छा आहे वय आहे अजून
चालतंय बघूया की काय होतंय विषय
होय.
बोलून बघतो कॉन्टॅक्ट झाला नाही ना.
हा हा न पण जाय नको कारण इकड तर ग्रॅज्युएशन डिग्री होत्या. सध्या ती काळाची गरज आहे. आत्ता जरा जीवून झाल्यावर परवा मित्र आल ते. ते पण सांगत होते ते जम्मू मध्ये ते म्हणत होते की ग्रॅज्युएशनची सक्त जरुरत असते आपल्याला प्रमोशनसाठी. आ ते त्यांच प्रमोशन साठी ग्रॅज्युएशनची गरज असते.
बरोबर
कंपलसरी लागतच ते त्या शिवाय प्रमोशन होत नाही.
कंपनी.
हा कंपनीत नाही. हा कंपनीतला पण सीन आहे पण हे जम्मू मध्ये हे ज्यात हाय. हा हा हा क्लारक म्हणून आहेत
हम्म हम्म.
तिथलं. परवा सुट्टीला आली ती आता काही तर दहा तारखेला जाणार आहे मित्र क्लासमेट पाहजे. हम्म.
कुठ जम्मूला.
हम्म.
हम् हम्
आता फॅमिलीसोबतच आहेत तिकडं. मागच्या वर्षी फॅमिलीसोबतच शिफ्ट झाल्यात. दोन वर्षे झाले झारखंडला होते त्या
अच्छा
हम हो
बाकी
बाकी बाकी काय बशस का नाही सधचस
चालतय मग बोलूया आणि उद्या
होय काय जेऊन घ्या तुम्ही खूप लेट झालाय तथ फोन नून मी थांबल होतो
ह ठीक आहे. ठेव का हा ओके बाय.